हॅलो नमस्कार काय काय चाललंय
काय आलोय बाहेर इथं
बार बार बार ब काय जरा ते कुटुंब प्रमुख असल्यामुळे जरा कुटुंबाची जबाबदारी आहे ए पुटण्याच जरा लग्न करायचं आहे चाललंय जरा बघायचं हे करायचं
बर बर बर
घरात कुटुंब प्रमुख असल्यामुळे सगळे ते आम्ही घरात तसे पाच भाऊई
बरं
आज भाऊ पाच जणांच्या बायका नऊ पोरा य म्हणजे टोटल एकोणीस लोकांचा आमचा हे
बरं बर बरच मोठा आयटन दिसते मग आता किती किती पोरांची लग्न करायचे आहेत
आता तस एक दोघ जण आलेत एक मुलगा आणि मुलगी
बरं
त्यांचे लग्न करायचे आहेत शेतीचे काम आहेत कुटुंब मोठा असल्यामुळे शेती पण तशी भरपूर आहे जवळं जवळं आंठ एकर आंठ एकर आमंची स्वंतःची आहे.
बरं बरं
आणि तीनं एकर आम्हीं अशी बाहेरंची घेतलेली आहे. करायंला आतां आम्हीं अकरां हा अकरां एकर आहे ती शेती घरातलं सगळं बघायचं मॅनेज करायचं म्हटल्यांनंतर सगळं ते माझ्यांकडेचं असतें सगळं माझ्यां शब्दांच्या पुुढे कोणं जातं नाहीं आणि कोणं हे करतं नाहीं
बरं बरं बरं
आणि शेतात ते लोकं लावूंन कामं करूंन हे करूंन स्वंतः आम्ही परत राबंत असंतोय परंत एक दोन भाऊं सर्विसलान आहेतं ते चांगल्यां होद्यांवर आहेतं त्यामुळं कायं एवढंच हे होतं नाहीं पणं राहनांत वगैरें ते लाभवांवे लागते माझ्यां शब्दांचे पुढें कोणं जातं नाहीं कोणं हे करतं नाहीं
बरं बरं बरोबर
ते तसं बघांयंला गेलं तरं सगळं आमच्यां कॉलेजलां तशी तिघं चौघं झंण आहेत की
बरं
हम्मं तीघं चौघं आहेतं दोघंसर वीसंलां भांऊ एक दोघं भांऊ आहेतं ते तीनं भांऊ आहेतं ते सर्विसलां आहेतं सगळं सरकारी कंल्क वर ऑफिसर आहेतं ते
बरं
हम्मं आणि आम्हीं दोघं तीघं ते हे अ दोघ जण आम्ही शेती करतोय.
बरं.
मी सगळ्यांत मोठा.
बरं तुम्ही थोरले आहे, सगळ्यात घरात.
सगळ्यात मोठ्ठे सगळ्यात माझच सगळ ऐकल जात. जरी ते क्लासवर ऑफिसर असले तरी, मला एकच मुलगा आहे.
बरं.
हम्म,
मग आता ते तुम्ही म्हणजे, शेती आणि त्या पलीकड परत दुसर काय व्यवसाय बीवसाय
हम्म, दुसरा काही नाही व्यवसाय करत नाही, शेती शेतीच आमची आठ एकरामध्ये आता आठ एकरामध्ये आम्ही जवळ जवळ दहा बारा टन ऊस काढतोय.
बरं बरं बरं.
आमचा ऊस ते होतोय, दहा बारा टन परत बाकीच्या शेतीमध्ये आम्ही असेल अ अ अजून अ कोथिंबीर, कोबीज, टोमॅटो म्हणजे असं हे करतो. भाजीपाला वगैरे करतोय, कोथिंबीरीचीच आम्हाला एक पाच सहा महिन्यात आम्हाला एक चार पाच लाख रुपये होतेय, एका एकारामध्येच आम्ही डायरेक्ट कोथिंबीर करून आम्ही असं व्यापाऱ्यांना देतोय.
बरोबर बरं चांगलं आहे मंग चांगलंय सगळं.
चांगलं चांगलं. आणि विशेष म्हणजे कसंय तरी आमचे दोन पांच भांऊ असले तरी आम्हीं सगळें एकत्र असतें, एकत्र जेवणं आणि एकत्र जेंव्हांयलां बसनं
बरं.
एकत्र सगळं
म आता रानांची कामं कशी कशी करतांत, सगळीं जणंच शेतात असतां कां कसं कायं बाहेर ओ?
नाहीं नाहीं ते तिकडे तिघं जणं तर क्लासवन ऑफिसर असल्यांमूळ ते काय बाहेरचं असत्याती. त्यांच्या बायंका वगैरें असत्यात ते जरी ऑफिसरच्यां बाईकां असल्यां तरी, रानांतल् कामं वगैरे असत्यात. करत्यात करत्यात करत्यात सगळे करत्यात, मग मीच सांगितलं म्हटलं की त्याच्या पुुढे कोण जात नाही ति त्या हेन ते काम असतयच ते. आणि माळ व वगैरे असल्यामुळ, माळवात अ- आठ, अडीच खरं म्हणजे आम्ही उसच लावतो. सगळ ऊसच असतोय, ह ऊसच असतोय. आणि तर पीक मग त्याच्यात भुई मूग, सोयाबीन वगैरे असं घ्यायचं. आणि तीन एकरमध्ये आम्ही सगळं माळव करतो.
म्हणजे -लागणारी सगळ्या हा.
स्वतःच पाणी हाय. विहीर आहे, बोर हायत्या. दोन बोर हायत, एक विहीर आहे. त्यामुळे पाण्याच आम्हाला काही हे होत नाही. पाणी च आम्ही पाणी आमच चांगलं चांगलं चांगलंय. चांगलंय परत एक चार पाच गडी हायती.
हा हा हा हा.
ते आणि रानात असत्यात, त्यांना आम्ही कसं हा केलय केलेय तस -कसं केलंय जनावर एक सात आठ आहे ती.
मग गाय, म्हैशी, गाय, म्हैशी आहेत का कशा? कसली गाय ती, दुधाच्या आहेत सगळ्या.
दुधाची आहेत, ते सगळे कामगार हे करतात. कामगारांना काय केलंय आम्ही. डेरीला दूधय कामगाराला आम्ही काय केलंय दूध काढ मसरं बघणं जनावरं बघणं आणि रानात काम करणं तुझा पगार हा तुझा पगार काय असेल ते पगार द्यायचा त्याला बी आठ नऊ हजार रुपये पगार देतोय
बरोबर बरोबर म्हणजे ते चार पाच च म चार पाच कामगार तुमच्याकडं आहेत म्हणायचे तसे
आहेत आहेत आणि कसं आहे अ दुधाचा पैसा ह्याचा पैसा सगळे ते मॅनेज म्हणजे असं टाइम टेबल ठेवूनची बरोबर केलेलं आहे होते त्यामुळे हेच होते हो हो हो
चांगलंय चांगलंय आणि त्यात ते बाकीच्या भावांचं काय काय रोल असतो सगळे शेतामध्ये
बाकीचे एक दोघं दुसरा एक भावा आहे ते पण सगळं बघत असतोय माळव सगळं बघत असतोय माळव माळवा विक्री विक्री हे जर ते सगळ त्याला ते लाभ दिले डिपार्टमेंट त्यांना ते फक्त तेच बघायचं
हे मार्केटिंग सगळं बघायचं ते न्यायचं आणायचं बरं पॅकिंग करायचं पाठवायचं
पॅकिंग बकिंग रानातली बाकीची कामं करून घ्यायची हे करून घ्यायचे ते माझ्याकडे असतं
बरं
आणि बाकीचे भाऊ इथे काही त्यांना सुट्ट्या कधी असल्या तर ते रानात चक्रा री मारतात ते सुद्धा अस साहेब म्हणून कधी हे करत नाही
आता ते मैशी दुधाचे आहेत ते त्या कुठल्या कुठल्या जातीच्या आहेत त्यात तुमच्याकडे
आपल्या त्या ह्याच्यात गावठी आहेत सगळ्या
म्हणजे म्हणजे स्थानिकच्याच म्हणजे तुमच्यातल्याच ते तयार झालेल्या
हा तयार झालेले आहेत पण दुधाला चांगले आहेत
साधारणतः दूध काय निघतं तिकडे दररोज च
आता ह्या चार पाच मशीचं दूध जवळ जवळ दररोजच सकाळी एक प एक वीस लिटर असते संध्याकाळ एक वीस लिटर असते
चांगलं आहे की वीस लिटर त्यातल्या घरात कतीी ठेवता घरात त्यातन काय त्यातन तुम्ही आणि डेअरी ला किती घालतात ते
डेअरीला त्यातलं तेच क अठरा एकोणीस अठरा पंधरा सोळाचं हे करतय काही खद्यात घरात काहीच बाकीचं हे होतंय
बरं बर म्हणजे जनावरांचं म्हणजे ते कसं आहे जनावर असल्यामुळे खात्याला बी उपयोगी पडते ना राहणार ते परत खदवी होते मग ते जनावरांना चारा उसाचा का का बाकीचा काय आणि त्यांच्यासाठी
तू साहेब आता आठ एरामध्ये भरपूर पाला निघतोय की बाहेरचे कोण येतच ना तिथ दुसरा आणि जात आणतोय की कडपा कुट्टी वगैरे असते असतेथे
ते शाळ वगैरे गहु असं काय
नाही बाकी तत तर पिक सगळे घरात जे लागणार आहे ते सगळं आम्ही हे करतोय
विकतानायच
काढत नाही नाही काढत रानात आपल्या आपल्या रानात सगळं उपलब्ध करायचं
सगळं ताळा तयार करायचं बर बर बर बर बर
गहु केला तर गहु गहु केला तर जवळ जवळ वीस पंचवीस पती होत घ
ब
वीस पंचवीस पोती गहु जवळ जवळ दहा बारा पोती शेंगा
बरं बरं
असं ते होतय
आता हे ह्याच ते साधारणत तुम्हाला अ आठ एकरात किती म्हणजे लागवड कुठले कुठल्या जातीची तुम्ही लावलेत ऊस वगैरे बी कुठल्या जात
लागवड आम्ही शहाऐंशी झिरोबत्तीसच लावला शहांशी झिरोबत्तीसच लावतो दुसरा नाही लावत तुठला श्यांशी रुपये बत्तीस ला कस वजन वजन वगैरे असत हे असतंय आणि आणि कारखाना पण लगेच घेऊन जातो इथे बाकीच नाही हे करत
म्हणजे आता ते कसं आहे अ पाणी पाण्याचं पाणी किती देतात टोटल सगळ्या
पाणी स्वतःच आमचं आहे ना त्याला ते नियोजन पद्धतीनें ठिबक सिंचनच केलंय सगळं
म्हणजे ते म्हणजे किती दररोज थोडं एक तास दोन तास लावायचंच
एक दोन तास असतय दररोज
हा
दररोज एक दोन तास चालू पाणी करायचं ते दोन तामध्ये सगळं मॅनेज होतय आमच्याकडे काँक आहेत नुसते कॉक इकडे तिकडं फिरवले केल पटापट पटापट ते सगळं क्षेत्र सगळ भीजून जाते सगळ
बरोबर बरोबर हे जस प्रॉपर नियोजन मध नाही बा अ ऊसाला लागणारी खतबितं औषधं सगळी ठे बघवारायचं मग
उत्तम खरेदी असते एकदम खरीदी करायची नाही
मग ते डोस त्याचा खताचा वगैरे कसं कसं नियोजन
आं
खताचा नियोजनाचा डोस ते सगळं कामगार का तुम्ही बघ
हो हो कामगार कामगार सगळे ते हे करतात नियोजन असतं त्यांना हे त तेवढं ते बघा त्या मुलीला एक सळ मी हे केलंय
बरं बरं बरबर तुम्ही इथे बघतो किथे सगळे आता माहिती घेतली तुमची सगळी हा माहिती घेतल्या तुम्हाला सगळी त्यांची माहिती सगळी घेऊन त्यांना सगळ हे सगळी माहिती सांगतो आणि सांगितल्यानंतर त्यांच काय मत ते बखतो
नाही नाही तेवढं हे करायचे हम्म घर सगळं असशिषेत होय होय होय होय घर सगळं सुशिक्षता हे आहे सांगाय सांगाय तेवढं ते झालंच पाहिजे बघा कारण चांगलं आहे ते चांगलं झालं केलं पाहिजे आपल्याला काहीतरी हम् तेवढं बघा बघा तेवढं ते कराे
ओके ओके हां ठीक आहे